हला का नाय बस ललो बोलगे.
म्हणत काय करा ना म का कुठाई
ते आठवून आली लवकर.
दावाखळ केेले म आहे भुपारी.
हा.
झो गावघरात घत दुपारी. म देऊचे बलाून शकत
दवाखान्यात.
नसला माझच कि. ते द दातच रूट कॅनल करायच केले. मग आता ते जबाब त कॅब बसवायच. स्य
हा हा.
ह
म.
नाही ते माप माप द्यायचं असते कॅपव करायली.
हां.
म ते माप त्याला गेलेलो.
बर.
गॅप आता दोन तीन दिवसात तयार झालं बस होय मग.
हा हा.
बन.
बोलगे सॉय मला काय सोपव ना
सोयने तर मगाशी आलेला.
हां.
हम्म तू काय काय चालतय म्हणते.
हा.
रिकामे हाल आहेत की नाही.
बर आमच्यात देता.
सध्या काय दुपारी वाजता जेवलालाव. शम्भूदाला दुपारी केलता मी जेवण नंतर काय कराय नाही त्यांन परत.
हा हा हा.
आवाज येईना व्हय जरा
हॅलो.
पाऊस नाही म्हणजे मगाशी होताआता नाय आहे.
पाऊस हाय नाहीतर साडेतीन चार पासून चालूच आहे बघ बारीक
ह मघाशी हुता आता आता थांबलाय. हां
इथं मोठा पण धड येईना आणि बारक म्हणजे हे पण लाग ना अस हेचा पण लागलय मध्यमच लागालाय पाऊस गार गार सगळं वातावरण दिलं
अर थंडी वाजायला लागलं असं गार झालंय मर्दा इथं
बाकी आहे अगोदर आता गरम व्हायलत आता थंडी वाजत्या ह्याच्या पेक्षा बर्फ पडला असत तर काय बिघडल असत
चल
आम्हाला निवांत खेळलो असत की आम्ही बर्फमध्ये मध्ये फुटबॉल बिटबॉल
व्हय
बरं ह्याचं काय झालं माइनक्राफ्टच
काय मला नाय बाबा येत खेळाला सांग खेळायचं मी कधी खेळायला नाही रे लयं
सांगितलेलं कि मी त्या दिवशी खेळा नास तू डाउनलोड केलेली हम्म हुशार आहेस बघ तशीच ठेवलास व्हय ते काय पूजून ठेवणारस काय
आता कुठं जाऊन खेळू
एक मिनिट थांब जरासं असं एक मिनिट थांब
हा
हॅलो
हा बोलते
छान आहे नंतर त्याच्या नंतर
नाही खेळलेलो
हम्म म मी काय म्हणलेलो मंडाला एक चॅनल काढयच आपण युट्यूब चॅनल किंवा इनस्टावर अकाउंट काढायच आणि त्याच्या माईंडक्राफ्टचे सगळे व्हिडिओ सोडायचे आहेत आता ते अ ह्याला युट्यूब ला बघितला असशील बघ व्हिडिओ एक एक पडत्यात माइनड क्राफ्ट चे कशे माहिताय कोण पण नट किंवा ऍक्टर म्हण हिरो हिरोईन असत्यात बघ त्यांचे फोटो करत्यात बघ त्याच्यात तयार करतत्यात बघ हा स्थान तसे म्हणाले मी तशी व्हिडिओ वरून सोडावे तैयार किंवा त्यातले मोड्स असातत की नाही ते लावायचे आणि वेगवेगळ्या वर्ल्ड मध्ये आपण एक्सप्लोर करायचं वेगवेग वल्ड त्यातलं आणि ज्या ज्या चिट्स असतात समाज किंवा ज्या सीट्स असतात की नाही त्या
हम्म
ऑल ओव वर्ल्ड पसरा का आपण डिस्काॉड मन डिस्काॉड वरण टेलिग्राम वरणं असं राहिच
हो
ह नाय मी ते म्हटलं बंडाला करूया म्हणून सोय मला एक विचाराय
हा नाय हा ना
आणि म्हणलाबाता त्याच्यात काय आपण पहिला साइन इंग करायला लागतय त्या मायक्रॉन मध्ये गुगल मध ना मग तुझं एक अकाउंट तयार झालं ना कि आपल्याला फ्रेंच बरोबर खेळता येतय एकत्र ऑनलाइन मग ते एका सरवरवर मध्ये खेळायचं आणि क्रेड करायच वल्ड असं काय का माझ्या म एका वेळेला कायतर तीन चार चार पाच पाच घेत ते वाटतं
हम
हम् एका व्याला अ फ्रेंड्स बरोबर चार का पाच जणांच्या बरोबर
हा
असंय मग ते तयार करायचं वल्ड एका कुठल्यातरी सीट घेऊन रँडम सीट नाही तर झिरो ब्लाॅक वर जरी वन्लॉ वररी वन ब्लॉ व खेयला चांगलाय बग व ब्लॉक वरटतो ना वन ब्लाॅक खेयला चांगलाय म्हणजे एकच ब्लॉक भेटणार आपल्याला त्याच्यावरून आपण सगळं ब बनवायचं असतय जसा तू ब्रेक करशील का नाही तू ब्लॉक तुला नवीन नवीन नवीन नवीन ब्लॉक भेटत जाते वन ब्लॉकला
हो ह
असं आहे म्हणजे एकाच ब्लॉकवर तू थांबलेला असतेस पूर्ण ऑल ओव्ह वर्ल्डमध्ये आणि त्या ब्लॉक वरन तू जितक्या वेळा तु ब्लॉक ब्रेक करतील तितक्या वेळा तुला नवीन नवीन आयटम भेटते त्याच्यात एक एकदा तर मग पण फोन होते कोणता तरी दुसरा तरी आसाय झमबि मन स्पाडरमन आयन गोलमाशे पाहून त्याच्यात
हम
आणि त्याच्यात घ्या गेलास तर त ऑफलाईन पण करता येतय
ब
हा ऑफलाईन मग त्यात एक मोड म्हणून आहे बघ अम् मोडतात
तेच ना
मोड टुर्ण म्हणून एक ॲप आहे प्ले स्टोर ला मोड्स म्हणून टाकलाच कनी माइंड क्राफ्ट मोड्स म्हणून तरी येतय तुला एक डोलचा ॲप पडत येतय त्याच्यात तुला टेक्सचर सगळं बदलता येते शेड्स शेड्स घेता येतय त्याच्यात आता ग्राफिक्स असतय की नाही आपलं माईंडक्राफ्टच ते टु डी टु टु डी मध्ये म्हणजे जरा कमी टु डी वाटतय थ्री डी रिअलिस्टिक जर हवा असलं थ्री डी नाही भेटत आपल्या स्क्वेअर मध्येच त्यांचे सगळे कॅरेक्टर म्हण सगळे ब्लाॅकने म्हण स्क्वेअरमध्ये असत्यात काय जर त्याच्या मध्ये अस नसतय पण ते जरा शेडरी लावलेत की नाही
लावलीत कणी त्यात
असं जरा चांगला वाटतोय शेड्समध्ये त्याच्यात शेड्स अ ऑलटेक्स म्हन ब्राईट म्हन परत डार्क शेड किंवा सनलाइट शेड्स अशे असत्यात सनलाइट मूनलाईट शेड्स वरटेक्स परत अम रेग्युलर अशी शेड्स असत्यात अजून भर पुर असत्यात मला एवढीच ठरावीक मी जे जे वापरत होतो तेच माहित आहे बघ त्यात
हू हा ह ह
त्या शेड्स न तुला जरा ग्राफिक्स तेन चांगलं भेटते ब तेला आणि ख कंटाळा येत नाही जरा ग्राफीक्स छान झाले क नई मग कार्ड मग जरा बर वाटतय मग ते
चालतय घे
बघ ते वापरून एकदा मी बंडाला पण सांगणार आहे ते आणि एक शीड्स टाकतो मी त्याला एक ती बघ ट्राय करून डायरेक्ट तुला व्हिलेज वर स्पॉन करतय अशी रॅड्डम जागेला स्पॉन करत नाही डायरेक्ट व्हिलेजच्या जवळ आसपास स्पाॅनवाला होतय त्या स्पीडन
हा हो चा.. बर चालतय की बर टाकतो घे आणि काय म्हणतोईस
आणि काय एकदम निवांत आहे मग
काय नाही चांगलं आहे तेच दवाखान्यामुळ घडलं नाय दवाखाना आहे ना आमचा सकाळी पावणे तर ते पावणे पाच वाजते संध्याकाळी
हा तेच्यानंतर मग
त्याच्यानंतर काय मग फोनवर कॉल येतोय ना ती पण शिकलेलोय नाय नाय क्लास बीस काय नाय नाही क्लास नाही
क्लास नाही लावायला
नाय क्लास ला आणि कुट जात बसायचं
मला वाटलं क्लास लावणार आहेस
कॉलेज झाली की काय नाही
हा एक्स्ट्रा लेक्चर दे नसतात का कॉलेज मध्ये
नाहीय वि अ
म सैफ्या काय म्हटलं का तुला हॅलो
ह
हॅलो
हा बोल के
सोम्या काय म्हटलं का तुला
काय तचं काय तो का निवांत म्हणतो माणूस आहे त्याला अस सुट्या तेच्या पण सुट्ट्या चालूयत
होय त्यांच अजून ऍडमिशन आता कधी करल्यात का आत्ता पेपर संपलात त्यांच्या दोन
व्हय व्हय
आम्हाला काय म्हटलं चार दिवस सुट्टया नंतर लगेच चालू आहे
हम् अजून कॉलेज चालू व्हायचं आहे त्यांच
अऍडमिशन व्हायचं अजून त्याचं अजून होय हम् बर तुला नंतर करतो फोन मी
हा चालतंय चालतंय
मला पण एक काम आहे हा
हा चालतंय की कर नंतर हा चालतंय
चालतंय
चालतंय